हॅलो अग कॉल कट झाला खरं रेकॉर्डिंग झालं नाही ते हॅलो
हॅलो
हा ऐकायला यायलयं काय?
हा आत्ता आवाज आला बघ हम् आवाजच येत नव्हता
दहा अकरा बारा मिनिटं झाल्ं आणि रेकॉर्डिंगच झालं नाही की ते
कसं काय
काय माहिती मी आत्ता बघितलं आणि हे करायला डिस्कनेक्टिंग म्हणून दाखवालत म्हटल रेकॉर्डिंग झालं असल झालंच नाही रेकॉर्डिंग
ते आपल्याला दिसत नाही ग रेकॉ डिंग झालेलं
तर तिथं पाच कार्य उपलब्ध म्हणून आहेत की नवीन आलंय कणी
अगं रिफ्रेश केल्याशिवाय पडत नाही ते
होय तस आणि हाय होय
होय
तिथं पाच कॉल पाच कार्य उप उपलब्ध म्हणून दाखवालागल्यात तीस कॉल कोणाला करायच सांग काय नव्हंच ह ह ह रुक्मिणी पण कर म्हटलेली सोड पण दुपारी दवाखान्यात गेलो त्यामुळे उशीर झाला त्यामुळे केला नाही
असतय बई घरातलं काय संपतय व्हय
व्हय व्हय हेनी कामावरंन आल्यावर गेलं ते आ साडेबाराला गेलं ते दोन अडीच वाजले
हम्म् आता पडलंय की टायमिंग पडालय की
आं
आता टायमिंग पडलंय नव्हे
मगाशी पण पडालत की ते बारा मिनिट झाल्यावर हे झालं कणी अ हा आपल्या पण थांबलं आणि ते डिस्कनेक्टिंग दाखवालत
हा हा हा हा हा
मग ते परत हेच झाले बघूया की आता हे झाल्यावर बघायच
नाही काय रिफ्रेश करायचं ग रिफ्रेश केल्यावर होतेय ते रिफ्रेश केल्याशिवाय ते टास्क तुला तिकड सबमिट म्हणजे हे होत नाही
हा हा हा म्हणजे प्रत्येक कॉल झाल्यावर रिफ्रेश करायचंय होय हा हा
का किती आहेत ते तेवढ आपण म्हणजे झाल्यावर करायचं ग
हा हा चालतय की
मग आणि काय
मग तू नऊवारी साडीच माप कस घेतेस ग
नऊवारीच मी पॅन्टच माप घेतोय बघ कमरेच उंची आणि बॉटम
म्हणजे एक्स्ट्रा दोन इंच ठेवतेस ना
हम्म होय होय मी एक युट्यूबच का नाही मी डाउनलोड व्हिडिओ करून घेतलोय ते बघूनच शिवतोय मी
हा हा हा
ते मला बसत ते पण म्हणजे परफेक्ट पोरीसनी बसतय आणि ते हे पण होतय
हा हा मी पण तसच हे केलेलो सोड पण हे काय एक एक एकदा जरा उंची तर कमी पडत्या
काय करायचं जरास वरच आपल नेपा असतोय का नाही वरचा नाडीचा नेपा जरास उंच ठेवायचा जा मोठा ठेवायचा
हम्म जरा एक दोन इंच तो कनाय मोठाच ठेवायचा कमी पण कमी पडलं तर काय करता येत नाही मोठ झाल तर जरा दुबडून कायतरी करता तरी येतय हम्म त्यामुळं कधी पण जरा जास्तच ठेवायचं मी तसच करतोय
मं तुझ्या बहिनीची पुरगी किती वर्ष त्याचे झाले आता
हा आता दोन वर्षाची झाली
हा हा
तिस होय दुसरा झाला पहिला मागच्या वर्षी जरा मोठ्याने केला नव्हता गं
हा हा हा
केला होता खर काय त्यांच्यात कायतरी झाल्याला बाई
हा हा
तेन हेच झाल नव्हतं
जॉईंट फॅमिली हाय काय?
ह वय
ह ह
म ते दुस, माझ्या बहिणीचा? माझ्या बहिणीचं बगायला लाग बहिणीच दया नाहि अजून
नाही नव्ह मधी म्हणाल साखरपुडा काय हाय म्हणालतीस आणि
नाही
नाही का?
नाही नाही बघ बघायचंच चालूय अजून
हा हा
हम्म नर्सिंग झालं की तिझं
सणी झाल्या व्हय?
होय जाते कि हॉस्पिटल मध्ये येते ती पण
हॅलो सगळेजण ला अस का माझा
व्हय दोन नंबर तीन दोन नंबरची आहे ती पण अभ्यास करत्या तलाठीची परीक्षा दिल्या परवा पन
हा हा
हम्म आहेत काय तर शिकून करत बसायचं
हम्म हम्म
हम
मग
काय नाय बघ आता जेवणाला घालणार आं
लगेच होत असेल स्वयपाक म्हणल्यावर
लगेच कुटं बाई
तेला काय दोन-तीन तेव चपाती करतील भाकर
काय पण, दोनी पैकी एक करायचं काय तरी
आं, हां तुमी पण एक टाइम चपात एक टाइम भाकरीच करते पोरी आमच्या भाकरी खात नाहीत जास्त भाकरी असलं ते तेवढंच आगदी
व्हय खात नाइत गं पोरी भाकरी
ते झुणका तेन, झुणका तेन असलं तर खात्यात कि
चांल्हांय कि मग, हम्
अजून का आवडतंय म्हटल्यावर
जनुकातलं क्याळ
हम्म
झुणका, अंड्याची भुर्जी
नाही तर मग काय चा कायमचा पातळ असत्यात
हो आना, आता उन्हाळ्यात लई हे हुतंय गं
होय, चपाती तो सुणत असतोय गव्हासाठी
खायचं सोड म्हणजे एक-दोन दिवसा आळा एक एक-दोन दिवस करायचं, रोज संस्कार नाय द्यायचं पोरीसनी ते म्हणूच उठतंय बग ते त्यात तिला वाराफोड्या उटल्यात क नाय उष्णतेन उटल्यात त्या
होय होय ते काय म्हणतात बाई आंब्याला मोहोर
काय आंब्याला
आंब्याला मोहर सुटल्यावर उठत्यात म्हण
आता मोहर आता आंब काढायला आलं
इकड आम भरपूर जणांना उठून गेलं यावेळी
होय
हम्म
हा हा हा हा
ते काय कधी ना कधी तर तेच ते काय सांगून उठत नाही ते मला पण वाटत नव्हतं सोड काही तर वाट काल तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या फुटकुळ्या उठलेल्या नाही ते डॉक्टर म्हणलेय वाऱ्या फोड्याचयत
आता ते गे उठून तर गेल्या एकदा
होय माझं पण आहेत त्याचा ब्लाऊज जेवायच
हा हा हे पण आता करणार बघ जेवण सकाळचा आहे थोडं भात तेन उन्हान काय जेवण जात पाणी
होय जेवण जात नाही
तसंच होतय
आता भाकरी केल्या की तीन संपत्यात दोन तशाच राह चपात्या संपत्यात पण बाकी तरी संपत नाही
सकाळी केलेला भात तसाच हाय हेंना तेवढ दोनच घास दिलेला तर हाय असच आहे आता तोच खायचा न न्हेतोय की खरं सकाळी इंग्लिश स्पिकिंगच क्लास लावलंय का
हा हा हा
आणि सकाळी क्लास हु का आज लवकर?
हा हा
आणि गडबडीनं मी गेलो, तिकडनं आलो आठ वाजता लगेच हिकडं गेलो तर नाही न्हेलो उहू
मी पण ते इंग्लिश स्पीकिंगच शिकायचं म्हणालोय खरं पण घरात बस कधी आम्हांला बाहेर जाऊं कुठच
हा काय झाल आता आम आमच्या संगयेत त्या सगळ्या बायकाचयेत की पुरी नईत आमच्या संग
इत जवळ कुठं नाई गं ते प्रॉब्लेम व्हय ये गेली ब शिजू आमची इत कुठं जवळ नाई नई
हम्म हम् आता मी जातोय तिथं सगळ्या ल्या हेच आईत तसं हुतच नई ते आप एवढं म्हणजे लक्षात येत ना ई एवढं हम् म असूदे म्हणला सत्तर दिवसांच हाय म्हणून जातोय नहितर जवळच हाय गं आमच्या घराजवळ
केलंय सत्तर दिवसाचा आय वय मग त्याला पेमेंट ह्य फी
चार हजाराय
होय ह ह ह असुदे घे थोडी इंग्लिशला पळत्यात गं ते
हॅस्कूल मदे तेन लागतंयच गं
होय होय
आणि स्कूल मदेच अस काय नई आ आपल्याला पण लागतंय आता आता पोरींना काय तर समज तू शिकवणार असलीस काय तर म्हणजे आपल्याला पण यायला पाहिजे पोरींना काय शिकवायचाय आय काय हाय जरा तर
होय
तरी यायला पाहिजे
मारून याय सोड एवढं येत नई मला काय
हम् नाई तसं काय नई च्या
ते बारावीच्या नंतर न कुट मी यत चल
हूं अह शिकायच शिकल्यावर व्हती येेतय कि हूं
म मम्मी तेण आहेत बरे
तेन हाय बघ
हम्म हम्म
हूं त्यांना तर कुठ वेळ नाही कधी सगळीजण जिकडंतिकडं आपापल्या कामाला
कामाला जात्या मम्मी
जात्या कि
होय हूं हूं
त्या मम्मी पहिल्यापासन जाते तिथं जाते ग वायडिंगला
हा हा वायडिंगला जाते.
हूं काय घरात गमतय बसून तर कोण असतय घराकड कोणाच नसतंय अग आमच्या घरात हम्म त्यामुळे जात्या नसत्या घरात ती पण
ते एकदा कामाची सवय झाली की मग घरात बसत
आणि आता घरात बसून तर काय करायचं ग खर्च असत्यात कि बाई ढिगभर
होय
खर्च हाय ते तर सगळं आहे की त्यो सगळ्यात लहान हम्म अजून बहिणीच हाय
हा हा
हम बघायचं आता हूं
आणि काय मग
काय नाय बघ ठिऊ काय.
हा हा चालतंय ठेव ठेव
हा
वि द्या